हा बोला की.
झाल का जेवन?
नाही बघा अजून जेवायचं आता. आमचं थोडं लेटच असतय.
होय.
हा.
हा.
कारण ऑफिसमध्ये वेळानं जेवतो ना. अडीच तीन वाजतात जेवायला? त्या त्यामुळं रात्री थोडं लेटच असतय?
हा.
हम्म.
बाकी कुठे कुठे ट्रिप मग असतया आउट ऑफ कंट्री वगैरे.
असते ना सिंगापूर मलेशिया पण आहे सिंगापूर मलेशिया. बुक झालं ते पण हम्म सगळे हम्म. रनिंग रनिंग मध्ये. काष्ठी नेपाळ आणि जगन्नाथपुरी बुक झालय. बाकी कस शक्यतो सगळे फाइट जातात म्हणजे फॅमिली प्लन आम्ही करून देतोय त्यांच ते जातात असं
होय का?
हम्म हम्म.
त्याला काही ग्रॅड वगैरे करायला लागतच का नाही तसं काय नसतय.
काय म्हण काय म्हणला?
तुम्ही हे क प्लॅन करून देताता ना तर पुढं कस मग पुढची प्रोसेस कशी असते
अ नाही तुम्हाला सगळंच देतोय आम्ही म्हणजे ट्रेन तिकीट प्लस तिथलं हॉटेल गाडी वगैरे सगळंच देतो आणि तिथले सगळ्यांचे नंबर देतो आता ज्यांची गाडी आपण करतोय? त्या गाडीचा नंबर परत ड्रायव्हरचा मो मोबाईल नंबर प्लस हॉटेल ची नाव हॉटेल चे फोटो वगैरे आम्ही सगळं पाठवतो. म्हणजे शक्यतो कस्टमरना दिल्यामुळे त्यांना त्रास काही होत नाही.
हो, हो, हो.
हम्म.
नाही मंग ठीक आहे मला वाटलं की अ आस तय बरोबर तुमच्या कोण वगैरे आसं आसतय का?
नाही जर तुमची रिक्वायरमेंट असेल ना मॅ नेजत पण शक्यतो कस जी फॅमिली असतात ना आता मिस्टर, मि सेस आणि दोन मुलं अस ली तर कस आमच मॅनेजराचं अवघड होत ना तेच रूम म्हणा किंवा काय त्यांना अवघड पडतं म त्यांना परत स्पेशली सगळं करावं लागतय आणि म तो एक्सपेन्सेस जर तुमच्या ह्याच्यामध्ये ऍड केला तर तुमचं पॅकेज वाढत य आसं होतय.
वाढतय हा.
म ते ॲ ॲग्री व्हायला पाहिजे ना कस्टमर पण.
हुं, हुं, हुं,
हुं आस हाय.
हम्म आणि तिथं कुठे तुमचं ऑफिस कुठं असतय? महालक्ष्मी
अ महालक्ष्मी मंदिरच्या अलीकडच आहे, आमच्या इथून महालक्ष्मी
हम्म
आमच्या इथून तीन किलोमीटर आहे महालक्ष्मीच मंदिर.
बरं बरं
हां.
आणि तिथंच जवळ ऑफिस आहे?
हां.
हुं, हुं,
कोल्हापुरामध्ये तुमची कोण रिलेटिव्हज? हो या कि या. नाही का?
नाही.
हा, हा, हा.
माझं इकडं माहेर सोलापूर पडतं ना, त्यामुळं तिकडचा काही विषय नाहीेये.
हा, हा, हा, सोलापूरमध्ये माझी बहीण आहे.
खुद्द सोलापूर का?
हा तिचं सासर ते सोलापूरला दिलय तिला
हा, हा, हा, नाही म तेच मी म्हणते खुद्द सोलापूरमधे का? आम्ही बाहेर आहे. छोटस गाव आहे. होय. हा, हा.
आणि तिथं पण कसं आता सांगायला भरपूर काय काय झालंय त्यामुळ तुम्ही ऍड्रेस जरी सांगितला
हां हो तेच की डेव्हलप आता खूप झालय.
हां.
हम्म. सातारच्या मानाने सोलापूर डेव्हलप झालाय तसं
हम्म नाही मी तुमच्या भाषे षेवरुनच ओळखले की तुम्ही बहुतेक साता रा साईड किंवा कराड साईडच्या असणार. म अ तुम्हांला कडेगाव माहीत असेल ना?
हो हो आहे की.
कडेगाव मध्ये एक माझी बहीण आहे म्हणजे चुलत बहीण
हां हां हा.
हां आणि सोलापूरमध्ये आहे.
होय किती बहिणी तुम्ही तिघी आहे का?
नाही मी मी सख्खी एकच आहे मला भाऊ आहे सख्खा आणि आता जे बहिणी सांगतात ते चुलत बहिणी आहेत काकांच्या मुली
होय.
हा मला आता जास्त तर माझी मोठी बहिण आता सांगितलं ना गडेगावची तिची जाऊ आहे. सेम तुमच्या सारखा आवाज आहे तिचा सेम मला असं वाटायचं की की पाच मिनिट कि मी ती त्यांच्याशीच बोलतोय.
होय हं हं
ह्
नाही दिसायला सेम असतात आता आवाज सुद्धा सेम वाटायला लागलेत.
होय मग काय?
ह ह ह नाही कुठं तरी आपण आपलं कनेक्शन असल्यामुळेच आपण ज बहुतेक बोलायला.
तुमचा पण स्वभाव बोलका हाय, माझा पण बोलका हाय
हो हो तुमचा खूप बोलका हाय आणि त्यात तुम्हाला कस कस्टमरशी चर्चा संवाद करायचा सवय अस असल्यामुळे अजून तुम्ही आहे
वाडा म आता परवा एक पंच्याहत्तर वर्षाच्या लेडीज आल्या होत्या आमच्याकड काशी, नेपाळ बुक करायला त्यनां ड्रेस सापडत नव्हता म मी त्यांना घ्यायला वरती गेले काय, म्हणजे आमचं बेसमेंटला ऑफिस हाय त्यांना घ्याला वरती गेले, तर त्या मॅडमांना मला बघितल्यानंतरच म्हंटल्या, की तुला बघूनच मला लय आनंद झाला म्हणजे तुझा चेहरा बघूनच मला लय भारी वाटलं.
होय
आणि त्या, हा आणि त्या एकट्याच आलेल्या त्यांना मी, त्यांना मी सगळं सांगितलं ना समजावून, की असं असं आहे तसं तसं आहे म्हणून मग मी म्हटलं त्यांना की जर समजा माझ्या बोलण्यातून म्हणजे माझ्या सांगण्यातून जर तुम्हाला काय डाऊट वाटत असल तर मी सरांना कॉल करते म्हंटलं आणि तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या म्हणजे मी आता तिथे जॉबलाच आहे ना, म्हणजे आमचे मेनसर आहेत त्येना कॉल करते म्हटलं की तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, तर त्या बोलल्या की असं काहीच अस वाटलं नाही कि बाबा तुमच्याकडनं काय सांगायचं राहून गेलं आणि एवढ सरांन फोन करून सांगत होत्या कि मॅडम छान सांगितल्या. छान बोलला असंच
हा, हा, हा नाही, नाही तुम्ही खूप छान समजून सांगताय काय गरजच पडत नाही पुढच्या व्यक्तीकडे जायाची काही राहतच नाही आम्ही बी विचाराच्या आधी तुम्ही सगळं ते माहिती सांगताय
नाही आता कसं सवय झालीया मी त्या फीलल्डमध्ये अडीचस आहे ना
हा म्हणजे अनुभव आहे तुम्ही म्हणजे
अनुभव हाय तुम्ही म्हणजे हाऊस वाईफच हाय? हो हो तिथंच हाय
नाही मी पण जॉब करते अकाउंटिंग ऑपरेटर म्हणून हम्
हा, हा अकच्युली माझं बीकॉम झालंय मग मी बलिंगच करत होते पहिला मग तिथं कसं थोडस ते आम चे ओनर होते ना ते खूप असं, किटकिट होते वो तिथं खूपच
हा हा ह ह अकाउंटिंग म्हंटलं का ते किटकिट करल हम ह
मग ते नाही सहण होत मग मी सोडला जॉब आणि सहा महिने घरीच होते.
बर बर
हां मग नंतर पेप
माझं तेच ना मी पण फुल टाईमचच सोडला जॉब आणि
हम्म लेडीज ना कस का, एक मिनिट ह.
हम्
हॅलो, येतो मॅडम आवाज आता? हा म्हणजे लेडीजचं कसं होतं मॅडम फुल टाइम जॉब तुम्ही केला तर घरी येऊन पण घरच्या कामाला किंवा आपल्या फॅमिलीला वेळ द्याला आपल्याकडे स्टॅमिना राहत नाही.
राहत नाही हा मग त्यासाठी तर मी पहिला जॉब सोडला नक्कोच म्हटलं.
हा अ आणि कस होतय अ येऊन पण, पैसा जर खूप आला आणि आपल्याला मानसिक समाधानच नसेल तर तुम्ही काय करणार ये तो
नाहीच तर हा मग तेच होतय ना,
हा
हाली मा नसिक समाधान
म्हणून मी पण पार्ट टाइमच करते. खूप गरज आहे आणि म्हणजे बाहेरच एवढं दगदगीचं जीवन आहे ना भयानक.
हम् हम्म तेच,
आता एखाद्या दिवशी आपल्याला सुटी असलेल तर आपण कुठं बाहेर जातोय का बघा असं वाटतं की बाबा एक दिवस आपण निवांत घरात राहूयात.
निवांत राहा टेन्शन ते मानसिक समाधानसाठी घरात राहतोया.
घरात राहू वाटतय हा असच असतय. हम्म मी पण अकाउंटिंग मध्ये होते बिलिंगला म्हणजे आमचं हे होतं अ
अ आपलं ते मसाले नसतात का पिळणकर मसाले ऐकून माहित असतील
हा हा हा
हम्म म्हणजे आपलं कसं एव्हरेस्ट मसाला रामबंधू मसाला वगैरे असतो ना त्या टाईप ज पिळणकर म्हणून आहे तिथं होते मी बेलिंगला पण तिथं रोज आल की माझं डोक रात्री संध्याकाळी. मग ते त्रास एवढा होत हो ता ना कि बास बास झालं मला मी म्हणल नकोच आता हे बास करूया.
हा हा.
आणि लेडीज न पण केलं पाहिजे
होय.
जेव्हा फॅमिलीला आपला पण जरा हातभार पाहिजे.
सपोर्ट पाहिजे हातभार पाहिजे तेच की आणि हल्ली महा- गाही बघितली ना महागाईन नको केलंय.
नको केलय होय. आता मुलांची शिक्षणाची फीज बघा किती ऐ. तीस हजार पासून चालू आहे. तुमची मुलं कोणते्या-
नाही सेमीहल आहेत माझ्या आपलेट-
सेमील आहेत का हा हा हां-
हम
माझे आयटयाला सीबी पाटण ला मिट्रित-
हा हा
हा हा हा. हम्.
आवाजच तुमचा काही येण झालाय मला-
हॅलो.
रेंजचा प्रॉब्लेम खूप दिसतोय. हा
हॅलो.
हा हा बोला.
हॅलो.
हा येतोय मला बोला.
हॅलो.
नाही
हा नाही तेच म्हटलं की आत्ता मुलाची तुमच्या बारावी झाली का आत्ता बारावीला-
नाही आता बारावीलाय सायन्स घेतलंय त्यान.
बारावीला हा हा.
हो.
हा हा हां ह हां यावर्षी बारावीच्या एक्झाम्पल पण उपलब्ध आहेत का बाळा
हो तर डेट तर नाही आ-माझ ते म्हणतात लवकर आहे म्हणतात पण अजून फिक्स नाही झालेला. हम्म हम् हम्.
हा फिक्स नाही झालं पण आम आमच्या फॅमिलीमध्ये माझ्या जावची मुलगी आहे ना बारावीला
नाही
ती म्हणत होती मला की ह्यावेेळी अ खूप लवकर आहेत एक्झाम म्हणून.